हां सुमित्रा बोल कायं म्हणते हॅलो आवाज येतोय माझां हॅलो
कायं कायं कां येतोय नां
वडगांवला आली गं सुरेखा वडगांवला आली आहे सुरेखाकडे
सुरेखा ताई कडे काय सांगताय मग
काय नाय ग यांचे अहवाल बाकी
आ नाही गले आसरद ला का हम.
ति ना सकाळी असलोदला गेली तिथे काम केलं. मग आली तर डायरेक्ट मग ऑफिस न जाता वडगाव ला येऊन गेली. यांचे अहवाल बाकी होते ते घ्यायचे.
आमचे पण आहवाल.
ऑफिस ला जायच पाठवून दे ना तू
ह फिस ला कोण आहे आता.
मी आता ह हॉल घेऊन जाणारच आहे ना ऑफिसला आवड मंदनाला
हम्म मी अंजलिता इकडे देऊन आली. अंजलिताईकडे देऊन आली मी अहवाल मी शेतात चालली हा मी शेतात. चालले हा बघून येऊन शेतात काय? शेतात काय लावलंय. शेतामध्ये मिरची लावली आहे मिरची आणि अद्रक लावलय.
तू तर मालदार बाई ना ग.
नाही ना कास काय मालदार
मग अदरक लावते मिरच्या लावते.
हम् ते काय माझच आहे का,
मग कोणाचं तूझच आहे ना तू लावलं तर तुझच आहे.
माझं नाही माझ्या सासऱ्यांचं आहे.
हम हो का पण तुझ्या सासऱ्यांचं असलं तरी तू जात ना ते
माझ्याच ना मग
मम
अजून काय चालू आहेस आमच्या इकडे यायच तुम्ही एकदम धबधबा असतो ना तुम्ही तर गेल्या वर्षी पण आलेच नाही.
हो ना या वर्षी मला नक्की यायचं आहे बरं का धबधबा बघायला.
दबदबा आहे ना एकदम भारी
आ हो ना तू मग नर्मदा वाली ना गमी
नर्मदा काठाची आहे तर मग पहणच घेणार आहे आम्हाला तर नाही येत.
ह त पुन नाहीर हो का?
हा सुरेखाात आईच टास्क पूर्ण झालं का नाही झालं. उचलत नाही ती सुरेखातई
फोन लावायला काय हों. म्हणे तुला
म उचलत नाही ती माझे तर असेच आहे ना. अजून बाकी आहे बारा बाकी दाखवताय. ती उचलत नाही कुठ कुठं राहते तिलाच माहिती
सुरेखा सुरेखा फोन उचलत नाही म्हणे. हो का आता करायचं आता हिने हिला. कॉल करायचा, हिने नाही केला तर, मला फोन करून सांगायचा, हिला मी कॉल उचलायला लावते.
अ.. सुरखा ताईचं कितीक बाकी आहे अजून?
माहिती नाही ग.
हा, नाही तर मी फोन लावणार दररोज. अजून पर्यंत लिहिलंच नाही का?
नाही.
मग काय करत होते, इतक दिवस तुम्ही तरी येऊन बसले आमच्या- कोणीच नाही घायला आले, काल ते पहिल्यांदा घेऊन गेली- हा ना, काल तर- पहिल्यांदा घेऊन पाठवलं, तुमच्या ऑफिसमध्ये कोणीच नाही कुठं जाऊ असं, मी आली- मीच विसरून गेली, मग आज कोणीच नाही येतय. हा ना, इथंच वही मध्ये टेबलवरच ठेवली होती.
आणि आणि म्हणते अहवाल द्यायला येते मी असं-
ह ना, खरंच ना.
ह, थोडं कुठेत डोकं कुठं असतं तुझं-
नाही, कारण की, नाही कारण की, - के वाय सी करायला आले होते ना, आप आपल्या उमेदमध्ये बचत गट - चे शहादाहेबडीसी बँकवाले साहेब आले होते, मग त्यांच्या आता पहिल्यांदा कागदप- त्रा वर होऊन जायचं, आता थंब लागायचं ना, त्यांच फोटो के वाय सी करायचं- मग ते सर येऊन लागले, बाळाला पण ताप होता, मग द- वाखान्यात घेऊन गेले, मंग तिथ त्यांच्या सोबतच बसलेली होती, त्यांना माझ्या घरी दहा- महिलांना बोलवलं मंग - आणि सर मीटिंग होती असलदला- तर जे आम्हाला लखपती दिदी करायचे होत ना, ते माझे- एकशे ऐंशी महिलांचं मी करून घेतलं, पण जे रिजेक्ट झालेय ना- प्रोफाईल मधे फेर विचार ते मला- होत नाही ओ ते सर, तिकडन मला फोन लावायचे, सुनीता ताई अस कर, असं कर- मंग मी स्वतः गे, मंग मला जमत नाही होत घरी, काय करू- काही नाही, सर याच्यामध्ये जात तर येत नाही, काय सुनीता तई तुम्ही असंच करतात असं सांगायचे.
हा.
मग मी जाणार ते ह मला जमणार ना, मोबाईल मध्ये तर मी मी- इकड आले तर आणि तिकड कस काय जमणार मला, अजून एकच दिवस- तीस तारखेला आज एकच मुदत होती. लास्ट दिवस होता तो, म्हणून का सरा-
तर तुम्हाला पण आहे ना?
हा, हा, बापरे, भरपूर अजून गटांना किती साडेसात लाख द्यायचे आहे आधिशय- वार ना
बापरे.
लोन, तर त्यांचं दप्तर आता भराव लागेल, नाव तर लिहून घेतलंय पण हे- एकदम आता तर ते आकडेवारी पुस्तक- म्हणून काढवा लागेल ना, व्याज किती आले, मुद्दल किती आले, - बँके वाली बी व्याज किती उचलून घेतले, दोन लाखाचं कसं- काय व्यवहार झाला, ते आता पुस्तक मधून आता मला भरावा लागेल. गोशवारा असा काढावा लागेल, मग-
तुला वेड क कधी कस असत ग, तू कसं काम करते आ आरेंजमेंट कसं बाहे च काम कसं करते, उमेदच काम कसं करते.
आ सकाळी स्वयंपाक केला, स्यंपाक केला मुलांना आंगुळ घातली, मग त्यांचे कपडे धुवून दिलं
हा!
तस लव
नही बघ हं सक नही तू सकाळी किती वाजता उठते बरं बघा. जेवण एवढं मुलांचं जेवण, सगळं यांचे आंघोळ पांगोळ कपडे. घराच सगळ्या गोष्टी, अजुन बायपच्या एवढ्या गोष्टी, सगळ्या असतात त प्लस त्यात. त्या सोब अ अ अजून. त्याच्यासोबत उमेदचं एवढं सगळं काम, तू दिवसभर कंटिन्यू कामच करत असते का?
हा कामच करते ना टाईम नाही भेटत ना, रात्री पण किती. वेळच नाही बट भेटत ना रात्री पण. काय कामकी हा नवीन गोरोदर माता, माझे नऊ होते.
हूं!
मंग डाटा मुलांच तर बरून घेतलं मी गोरदर माताच्या नाही बरले होते. कारण की जे जुने माता होते ना.
हूं!
त्यांचे वजन उंची तर मीने टाकून घेतले, पण जे नवीन गरोदर ये त्यान ची बरच माहिती भरायची आहे ना म्हणून नाही टाकलं होत मग लास्ट दिवस आला ना तीस तारीख. मग रात्री नऊ म नऊ महिलांचे त्यांचे जल्म इतिहास टाकलं त्यांच पुरी डिटोल माहिती त्याच्यामध्ये कुडियल मध्ये भरलं मंग दप्तर आवरून ठेवलं मग जोपलीं त साडे अकरा वाजून गेले.
बापरे!
म अजून सकाळी लवकर उठायचं, मुलांना अंघूळ चाय झाडू मारायचं भांडे घासले बाडांचे अंगुळ, दोघांचे अंंगुड, केलं मग त्यांचे कपडे धुवून मग मी
खूपच कामं करते नाग तू.
मंग आणि अजून बकऱ्या चारायला गेली.
बोकऱ्या चारयला पण जाते अजून एवढं काम
मग बकऱ्या चरायला गेली मग अंजली ताई सोबत अंजली. ताई इकडे ममता दिवस होता. अंजलीताईकडे ममता दिवस होता, मग अंजली ताई आहवाल द्यायला माझ्या घरी आली मग तिला काय सांगितलं मी तू कुठं पडतेय मी त तुझ्यासोबत येत होते तुझ्या मदतीला. ममता दिवस आहे ना म्हणे बाप रे मी विसरली मी शेतात जाते, मी लगेच येणार आहे असं हो सांगून दिल. मग केव्हा सिस्टर येत ताय तोपर्यंत साडे दहा वाजता त मी येऊन लागणार, म्हणून मी बकऱ्या चरायला निघून गेली. ह
हो का?
हा त तिचा फोन आला की मला नाही येता जमणार, तू करून घे म्हणे माझी मदत. तू जा म्हणे तर येऊन बकरी बांधून दिलं, जेवण सुद्धा नाही केलं. बकऱ्या बांधून दिलं, आणि बाळाला शाळेत ठेवायला गेली अकरा वाजता तिक बकऱ्या चारून आल्यावर मंग. शाळेत त्याला ठेवायला गेली, मंग घरात येऊन पाणी पिऊन घेतलं कुलूप लावून घे दिला आणि तिथं लसी करणारला तिथं चालली गेली
मग ओ?
तिथं
चांगलं आहे मग, तुला किती महिना पडतो ग?
मला काय हे उमेद मध्ये आमचे साडे साडे पाच च आहे ना.
हा साडेपाच आणि सहा किती अकरा साडे -अकरा होऊन जात
साडे -अकरा, हा
हम्म, चांगलं हाय काय ग, शितू ताई
पण तस काम पण करायचं ना रंजना मॅडम.
हम्म, काम पण तसच हायय
काम पण तसच ना, मग आता मी शेतात चालली मी सावली खाली बसली आ आंब्याचे झाड आहे ना त्याच्या खाली बसलेली आहे मी.
वाव किती छान ना मला ना यावर्षी नक्की तुझ्याकडे धबधबा पाहायला यायचा आहे ह..
यायच ना मोठा तर मोठा जास्त नाहीय पण एकदम भारीय.
हो, ना
घरा जवळच हेय
छान ना, मी येईल या वेळेस नक्कीच आता तर मी माझी, माझी गाडी पण चालवून घेते पहिले तर मला गाडी चालवायला पण भीती वाटायची ना
हो का
हम्म
मुलांसाठी करावाच लागतं. रंजना मॅडम! मं, मुलांसाठी करावं लागतं.
खरंच ना खूप कामं करतेत, दिवसभर आता ब्रिटानयावाला
आजची विजिट पण झाली माझी.
हम्
उद्या ते अजून पोलिओवाले सांगताय की घरोघरो जाऊन जे सु लेलं, महिला बाळ आहे ना
हम्म
त्यांच्या पोलिओ करू म्हणे तर हो चालेल येऊ या
काय रे.
असं सांगितलंय त्याना आशा वर्कर ताई आहे ना. एक माझी दीरानी आणि एक काकी लागते ती नात्र्यामध्ये. तर त्यांनी सांगत होते की सुमित्रा ताई यायचं म्हणे. हो येणार ना मग असं सांग दे, उद्या मदतीला त्यांच्या सोबत जायचंय मग नंतर अकरा साडे- अकरा ला मग चांसलीला जाणार असं माझी विजिट पण होऊन जाणार आणि ते दफ्तर भरायचंय ना.
हम्म
तर त्यांचोन नाही म करून घेते पण सी, आर, पी, ताई एकमेकांना मग चुकलं ना मग मदत करून देतात.? मग एकटे राहिले का मग चुकून जात तर मग कोणाला विचारू कोणाला सांगू. असं असत ह.
अच्छा!
म्हणून त्यांचं.
चालेल चालेल काम कर मस्त. आणि अहवाल पाठवला की मला कॉल करून दे मग हा. म हा अंजलीचा. फोन नाही आलेला आहे मम्हाला तिचा फोन आला तर.
हा आणि मोरेश्वर आणि सोनाली मॅडम.
ते असतीलल छहादाला.
शहद्याल का. इथं कस काय एकदम चांगला आवाज येतोय बघा.
हा ना. इथे खूप चांगला आवाज आला तिथे काय माहिती काय झालं माझ्या घरीन आवाज चांगला नाही ग त्या दिवशी.
हा ना आता सुरेखा अस ताईला सांगून जायचं की फोन लावायचं असं.
हा सांगते मी तिला चालेल मग हा कर मग काम. हो हो ल करते मग.
हो.